हल हॅलो हा येतोय तई आवाज ह नमस्ते काय म्हणताय
काय करताय
काही नाही आता झा चहा पडी चहा पाणी झालं हा सत्या कयचं चहा पाणी हा थोडा आज लवकरच झाला मुलगा ऑफिस मधून आला होता
हा का
ह तुम तुमचा किती वाजता हो तो हा
आमचा चहाा संध्याकाळी होतो तसं मी चहाना घेतो आणि बाकीच्याना करते सहा वाजता
बाकीच्याना हा ते आमच्याकडे साडेचार ला लागतो साधारण अ आज अ आणि आज वातावरण थोडस पाऊस पडला छान झालंय एकदम चहा ह जेवण पण त साडे े ऑफिसला जातो मुगा आणि बाकी जेवतात एक वाजता वगैर बारा एक ला
हा हा हा
साडे नऊ लाच होतय जेवण करून जातो ते आता हेल्थ मु थोडसं वजन कमी हो म्हणे साडे नऊ ला जेऊन गेला की म्हणजे रात्री जेवतय मग त्यामुळे लवकरच उडटलं जात पण एक बरं होतं काही हा लवकरच स्वयंपाक झाला की लवकरच जेवणा पण होतात ना हा लवकर हा आवरलं पण जात मग बाकीचे काम स्वयंपाक झाले. क एकदमत
हा लवकर आवरलं मंग लवकर.
संध्याकाळी थोडं लवकर उरकून घेतला तर थोडस
आणि जेवण लवकर केल्या मुळे मग हे होतं ना पस्त पण पित्ताचा त्रास नाही होत
हा मग तेच रात्र पण मग आम्ही आठ पर्यंत साधारण जेवन घेतो
हा हा.
आवरला वगैरे गेलं की म थोडस बसतो बाहेर असं सगळे आम्ही लेडीज त्या वेळेस कसं काही जबाबदारी नसते ना सगळे काम वगैरे उरकलेली थोडं वॉक वगैरे करतो जेवणानंतरचा म्हणजे शेतपावलीसारखा खूप जास्त नाही
डॉक्टर लोक तर सांगते सातच्या आत मध्ये जेवण करायला पाहिजे.
होन पण भुक लागते नंतर. म्हणजे जेवायचा प्रयत्न कर हा पण मग बुक लागते मध्येच मग जोप एक काला आहे ना साातच्या आत जेवण झालं ना आता लवकर झोपलं पण गेलं पाहिजे ऍक्च्युली खर त खूप चांगला टाईम ये म्हणजे.
हा ज्यांना हेल्थ विषयी पित्ताच याचा त्रास आहे ना त्यांना तर सांगते सातच्या आत मध्ये जेवायचं हम्म
चांगलं पण खरं दिसवाय स ना चांगली आहे मग लवकरच म्हणजे खर तर ना पूर्वीच चांगलं होत लाईट वगैरे नव्हती आता आहे ना गावांवर सुद्धा ना ते सिरियल बगर बसतात दहा अकराचा टाइमंग नाही तर पूर्वी गावान सात ला जेवण होऊन सातला आपलं जेवण झालं ती सगळी शांतता होऊन जायची सगळे झोपून जायचे थकून पण आता हा आता नाही आहे तस फिरण पण आता हे टी व्ही मुळे फिरणं कमी झालं तर आमच्या याच्यात भर पुरे फिरायला नत नाशिक कमध्ये भरपूर मंदिर आहे हा खूप सारे मंदिर आहे सादा
क तु म्हला
हा जवळ आहे त्या मुळे आहे त्र्यंबकेश्वर पण जवळ इकडे गंगेवर पण जातो गंगेवर तर खूप छान वाटत असं तुम्ही सहज फिरायला गेला ना तर खूप सुंदर वाटत म्हणजे गंगेवर तर खूप आवडतं आम्हाला गंगेवर जात हो गंगेवर फार छंड वाटत म्हणजे असं आलं नाही या तुम्ही आलया की
त श्रावण महिन्यात मागल्या वर्षी
हो नाही आता कुंभमेळा लागेल परत आ
आता कुभमेळा म आहे ना कघी
हो पण तो सत्तावीस मध्ये येतो पण आता सगळे मग त्या तेच काम चालू आहे आमच्या नाशिकमध्ये पूर्ण रस्ते खोदून ठेवलेले आहे
हा
नर सगळे रस्ते खोदून ठेवलेले भरपूर म्हणजे सगळे असे जुनी मंदिर आहे ना
हम् ह् हा आम्ही आलो होतो ना ते पाहिला पंचवटीथे
हो आता आम्ही इकडे राहतो ना याला नवशा गणपती म्हणजे तो नवशा गणपती जो आहे तो आनंदीबाई होते ना ते पेशव्यांच्या काळात त्या आनंदवली म्हणून इथून जवळचे हा इथे आनंदवली म्हणून जवळचे तिथं त्यांची गडी होती मग त्या वातावरण इथछ थंड राहतं ना मग उन्हाळ्यात इथे राहियला यायच्या त्या गडीत त्या आणि त्यांनी मग हा नवस केलेला होता म्हणजे मुलगा झाला तर मग ते मंदिर उभारे
हम्-हम,
च्या जन्मानिमित्त ते पण प्रसिद्ध येतो नवशा गणपती. भरपूर गर्दी आहे. आणि खूप छान आहे, असं नदी किनारी ते मंदिर आणि छान आहे म. हणजे इथं तर नॉर्मली ना तर म्हणजे आता चतुर्थ ते झाहिले का आ तर भरपूर गर्दी सगळे लोक जातात तिथं आणि हो नवसा गणपती हो प्रसिद्ध आहे तो म्हणजे नवसा ला पाहणारा पण म्हणजे ते त्यांनी नवस करून केलेला आता पण सगळे मग आता ज्यांची भाव आहे.
हा बघती आहे ते जाते
व भक्ते आहे जातात भरपूर गर्दी असते तिथ
हा ना चतुर्थीला यायला जास्त गर्दी होत असेल ना,
छटी याेसार स्वरूप य त्याला, हम मग स्वरू सोमवारी सोमेश्वर सोमवारी सोमेश्वर आहे. म्हणजे ते पण छान आहे ते पण नदीच्या किनारी पुरातन शिव मंदिर, पण एकदम पुरात म्हणजे आणि वाता खूप छान आहे तिथलं वातावरण पण कालिकेची देवी खूप प्रसिद्ध आहे इथली म्हणजे गावदेवी आहे. त्याची यात्रा खूप हो नाशिकची काली कध हा, तीपत माठी आ
चालूच राहत आता मंग हचे छोट
मध्ये तशी खूप गर्दीच राहती ना बरेच देवत ना,
ह आणि पर्यटक पण यथ रातात ना, आता गंगेवर पण असं गंगेवर गेलं की आणिान एकमुखी दत्ताचं मंदिर हे खूप छान वाटत, तिथ पण गुरुवारी तिथं आहे आहेत पण लोक जातात आहो म्हणजे आता मघ चतुर्थी आहे ना तर मग नवश्याला गेल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय पसव ट माझ म्हणजे माझा मुलगा पण चतुर्थी करतो ना, तू जाईल ना उशाला दर्शन माझी मुलगी एक मुखी दत्ताच्या याला जाते गंगेवर मंदिर खूप सुंदर मंदिर आहे मग ती दर गुरुवारी तिथ आरती करणार मैत्रिणी वगैरे त्या आणि खूप छान म्हणजे ते पण गग्गेवर तर खूपच छान वाटतं असं सर म्हणजे आम्हाला तर असं ते सवय पडून दिली चलावं नाही कुठेेत मस गंगे सुुराईचं मंदिर पण आहे थोडस असं फिरून असं हे पण होतं असं बाजा हट पण आहे पण असं
हा-हा हा! बाजार काही घेणं पण होतं, हम्म हम्म्
साधही फिरल कारण गंगे पाासून लगेच प तिथूनच रस्ताय ना मेन रोडय मग तिथं काही आपलं बाजार हट वगैरे करायचं तर मग तिकडेही जाता येतं रविवार कारण जे तिथं आता चांदीचा गणपती आहे. तो म्हणजे पूर्वी ना बसवायचे तो मंडळाचा चांदीचा गणपती. ते वाढवत वाढवत बरीच मोठी मूर्ती झाली म्हणजे दरवर्षी मग ती मूर्ती वाढवायची मग आता एक मंदिरच केलेलं आहे छान त्याच चांदीचा गणपती रवारथणच्या म्हणून आणि बाजार सगळं तिथंच आहे आमाला जायच तर तिथचय हा
आणि नाशिकची जी नदी आहे तिच्यामध्ये किती ओ असं म्हणजे खराब दूषित पाणी न पण
अ नाही मग आता ते करतात क्लिन हो नाही नाही मग तो भाग वेगळा आहे हा आंघोळीचा मग ते जे गोमुख मधून पाणी येत त्या मग वरच्या साईडला आंघोळी करता आणि दहाव्याला असं खाली दिलेलं आहे पण लोकं खूप कुठून कुठून ते तर आहेच आता तीर्थक्षेत्र म्हंटलं की अ हे होणारच आहे पण आम्ही तर लिटरली आंघोळीच्या बाबतीत नाहीे प्रेफर
हा नाही म्हणते तिथं पायबुडा पण आम्ही गेलो होतो ना किती किती असं अं किती खराब पाणी होत ना
आहे तस पण इकडे जे गोमुख तिथं आहे ना तिथं
हम्
पाणी वय
हा ना
हा मग बाकी ठिकाणी आहो आता हे सगळं या लोकांनी ना राजकारण पण म्हणजे खरं तर असं सगळं सिमेंटीकरण करून टाकलाय ना त्याच्यामुळे थोडं पण आहे छान तिथ आता इकडे जर आलं ना म्हणून आंघोळ म्हणजे सुंदर पाणी असतं इकडे आता नौसा गणपती ते नदी किनारीचय ते
हम् हम् हम् बा
नदी किनारीचय मग इतकं सुंदर स्वच्छ पाणी आहे तिकडे कसं आता ते हा तडे पर्यट जास्त ते लोक कपडे सोडून जातात पण क्लीन करत राहतात हा मग जिथ जास्त पर्यटन पर्यट आणि टँक सारखं आहे ना हा तलावा सारख पण गोमुखच जर पाणी ना खूप छान य ते वरच्या साईडला क ते ना तिकडून मंदिराकडना झाडांकड नाही कपालेश्वरचं मंदिर तुम्ही बघितलेलंच इथं ते पण खूप प्रसिद्ध आहे हा कपालेश्वर तिथेही सोमवारी भरपूर गर्दी असते सोमेश्वर ज्याला सोमेश्वर कुणी कपालेश्वर कपालेश्वरला पण प्रचंड इतकी छान फुलांची आरास वगैरे करतात ना दर मंडे दर सोमवारी त्याची आरती भरपूर गर्दी राहते पण तुम्ही सोमवार म्हटलं ना भरपूर गर्दी कपालेश्वरला तर खूप गर्दी असते मग तिथूनचते आपण दिवसाच्या तिकडे जायला ना ह्याच साईड ला आहे इकडच्या साईड ला आहे
आणि शीतेची गुहा ती खाली वाकून जा कवालागत
सीता गुंफा आहे ना हां सीता गुंफा मग तिथून थोडं ते गंगेवरूनच एक रस्ता आहे काळाराम मंदिर म्हणतात ना तिकडे गेलं की सीता आहे गुंपाय आहे तेवळ पण हा तस छान आहे गुफे सारखंच आहे मस्त असं बसून बसून उतरत काही ठिकाणी असं बसून जावं लागत आपल्याला. हम्म छान य ते पण. म्हणजे मुलांना तर चांगलं आहे असं वेगळं काहीतरी अनुभव म्हणजे नॉर्मली ना. ते म्हणजे खूप जणांनी तर इथं सुद्धा अजून बऱ्याच जणांनी. बघितलं न्ही नवीन मुलांनी. पण छानये सीता गुंफा आणि ते वड अजून पण तेचय पाच. पाचवड म्हणजे ते सीतागुंफाच्या तिथं म्हणजे ते पाचवड पण तिथं. ते बरं का आहेत ते हो हो आहे. हे अजून प
एकदम असं खाली बसून जावं लागतं.
हो खाली बसून जावं लागतं छानये ते काळाराम मंदिर ते म्हणजे छान एक सगळ मंदिर ते आता खांडव्यावरची देवी तिथे सगळे ज हम्म.
आम्ही गेलतो तेव्हा तिथं काही काम पण चालू होतं एका मंदिरेत
हो तेच रिनोवेशन चालू होत ते हम्म चालेल. ताई धन्यवाद छान वाटलं.